हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो, जेवलीस का?
हो. जिवली की.
हा.
हम.
काय चाललंय, पाऊस?
पाऊस नाही गं. पाऊस थांबलाय.
थांबलंय वय.
हम्म
आज अजिबातच नव्हता.
काय म्हणलीस.
आज अजिबातच पाऊस नव्हता काय म्हटलं.
हो नव्हता आज पाऊस.
हम् हम्म हम् काल दोन दिवसात.
हम्म. काल आहे बरी.
हम्, पोट वगैरे सगळं साफ होतय.
हो हाय.
वेळच्या वेळी.
हो.
आणि खाण कसं आहे.
चांगलाय.
जातंय का? भूक लागते? हम् त्या औषध द्यायला लागतय रोज रात्री.
आता नाही घेत.
सगळ बंद झालं काय?
हो.
हम्म हम् हम् आणि ते हे खाजेच.
नाही काय आता कसं. तीजा औषध वय.
अंगाला खाज उठत होती.
नाही आता खाज
हो बंद झालं काय?
हम्म.
का कधी तर होते.
नाही होत आता.
मग कधी तर झालं तर कुठली ती गोळी असते ना तुझ्याकडं.
हा आसत्या की.
हम्म हम् हम् मग ती घ्यायची.
हा मग घ्यायची.
हा चालतय की.
हम् हम्.
हो बरी आहे पाऊसच इकडं भरपूर आहे.
हो इथं पाऊस नाही गं अजून.
हा आजच तिकडं जास्त सांगितलं ना. हो ह्या भागात कोकणच्या भागात.
सध्या तरी थांबलाय पास.
हा ते पाऊस कमी आहे तोपर्यंत. बरं वाटतय परत माने. इस्लामपूर ला कधी जाणार आहे.
बघूया आता कधी जायच होतय ते.
हम्म हम्म हम्म. आता हे चालू होतोय ना श्रावण.
हो,
पुढाच्या.
श्रावण चालू होईल आता. आणि काय म्हणतात बरं आहे का तुझ. हम्म.
श्रावन महिना पाळायचा ना.
हो,
तिथं पाळतात कसं गे मासे.
पाळतात की संक्रांतीची भाजी सगळ्यांना. असं करतो भाजी.
हा, कुठली कुठली भाजी.
सगळंच गाजरं वांग. बटाटू हरबरा. पावटा घेवडा सगळ्या सगळ्या मज्या घालायच्या.
हम्म.
आणि एक रसा भाजी करायची शंगदान्याच. पट घालून जीरे खोब घालून. मस्त भाजी होय दोन दिवस भाजी खाल्ली ते स्वप्नत चांगली. बाजरीची भाकरी तीळ लावून.
त्याला काय तर म्हणतात ना त्या भाजीला.
अ भोगी म्हणतात.
हा हा भोगी बोगीची भाजी. होय मग तेगळ काही.
हम्म हम्म. आणि काय बरी आहेस तू.
हो बरी आहे चालू आहे माझं पण कॉलेज
ह
आता घरी जाऊन आले मागच्या महिन्यात. सिद्धेश तेना लेले ना.
हा,
मग जाऊन आले.
ह् तुझीच काळजी वाट बाई लांबस तू.
नाही काय बरं इकडं एकच. त्यामध्ये आहे ना सगळं एकाच ठिकाणी असल्यामुळ एवढं काय नाही. म्हणजे इकडे तिकडे जायला लागत नाही. आणि काय मागच्या आठवड्यामध्ये आ आत्यांकडे गेले होते.
हम्म.
मग तिथं दोन दिवस होते.
हो होय आता एक जवळ आहेत मग बरं आहे बाई.
होय.
जाता यता येतय तेवढंच.
हो.
त्या पण प्रेमळ आहेत.
होय आहेत.
नाही का काय
त्यांच काय नसते, व्यवस्थित असते सगळ.
अ तुला काय काय करायला येत ग?
कशाच
पुरणपोळी करायला येती?
हा येते आताच मागच्या वेळी घरी गेलेले त्यावेळी केली
हम्म.
म्हणजे मम्मी बाहेर गेली होती. काहीतरी काम होतं म्हणून आणि भूक लागलेली मग आईला मग पुरणतेन तयार होतं सगळं फक्त लाटायची बाकी होती मग ते मी घेतलं कणिक भरलं त्याच्यामध्ये असं गोल व्यवस्थित
मग व्यवस्थित पोळी लाटता आली गोल?
होय झाली.
हम्म.
गोल झाली आणि भाजली व्यवस्थित आणि दिली मग खायला एक. बरं झालं म्हणली छान झाली म्हणती मग बाकीचे म्हणतात तेवढं काही कौतुक कोण कोणाच करत नाही पण तुझं केलं म्हणजे चांगलीच झालेली. म्हणलं होय झाली आता काय
नातीच कौतुक करायलाच पाहिजे.
होय. मग परत आली मम्मी
हम्म.
करते मी तीला. जेवलो, काय तर होतं मला वाटत. ते मागच्या महिन्यात काहीतरी सन होत आ.
अंड्याचा आमलेट करायला येते.
हो येते की, कर्ता व्यवस्थित येत. अंड फोडायचं
हम्म.
आणि त्याच्यामध्ये कांदा वगैरे घालायचा चिरून
हम्म.
आणि फेटायचं जरसं चटणी मीठ चवी पुर्त घालायच. आणि मग तवा ठेवायचा त्याच्यात थोडं तेल टाकायचं. तेल टाकून झालं की मग ते ऑमलेट जस मिश्रण बनवलेलं अंड्याच ओतायच आणि मग पलटून एकदा शिजलं की पलटायचं.
पलटायला येते का?
हा, येतंय येतंय. म्हणजे ते जर छोट व्यवस्थित टाकलं ना, की येते पलटता. तर ते मोठा घेर झाला हा, म्हणजे मोठा घेर झाला की होत नाही ते.
हम्म.
ते व्यवस्थित शिरलं की, पलटायला येतेय ना?
हम्म!
आणि व्यवस्थित नाही शिजलं की, म ते पलटत नाही.
हम्म! बरोबर आहे.
हम्म!
तेच आता शिरा खायलाच यायचाय, तुझ्या हातचा. बघूया आता कध
कवा येणार? कधी येतील ये लवकर.
होय तेच, बघते आता येतो कॉलेज त्याच्यामधून सगळ्यातून, वेळ मिळाला की.
काय काय तुझ्या आवडीच करून, करून खाऊ घालीन तुला.
तू काय करशीलच.
हम्म!
त्यात काही डाऊट नाही.
हे मात्र नक्कीच.
होय होय, यायच आहे. तुम्ही पण जाणार आहे ना तिकड आता? माझी एक्झाम झा हे झाल्यावर जाणार होता.
हो हो.
हा, आता ह्याला जायचं असल ना, दहा ऑगस्टच्या दरम्यान हम्म! बरोबर. काय तेव्हा चालत ते बघूया कसं कसं हेच होतय तस, सुट्टीवर आहे.
झाल नाही, हो हाय बरं आहे
झोपणार कधी?
म आ तूच आल्यावर मी कुठे जाणार आहे?
नाही नाही, झोपा
झोपायचं आता, एवढी सिरेल झाल्यावर घरोघरी मातीच्या चुली चाललय, शिरीयल बघायची.
हा हा हा हा. बर बर, ते झालं की झोपणार काय? रोज बघतेस काय?
हो बघते.
हा हा, तेवढंच ते जरा, वेळ जातोय ना.
हो. हम्! ही सिरीयल संपली कि मग हो, आत्ता लागली आहे ना, सध्या चालू आहे.
होय
ह हां.
हा ह ह हा
बर आहे मग कधी येतील भेटला?
होय बघते आता कधी येई
ते लोक.
होय होय. आत्ता पाऊस थांबला ब इथला. नाहीतर चालूच असतोय.
जरा आत्ता शांत झालं.
हम्.
आला म्हणजे भरपूर येतोय ना. असा रपरपरप. पडतोय पाऊस.
हा बोलकी.
हा होय होय ब
हम्म. ये बाई लवकर भेटाय ल तुला बघा
होय. ह येतो येतो. तुम्ही पण सांभाळून राहावा.
हो हो. आम्हाला काय सांभाळायचं कुठे जायचं?
नाही जायचं नाही, पण आता वातावरण बदललं की जरा हे होतं ना.
आज हाय जरा रिमझिम चालु होतय मध्ये
हा हा हा. जरा असं वातावरण इकडं तिकडं झालं की होय भरपूर पुढ ये इकडं. हम्म.
हम्म हम्म. आणि काय म्हणतेस?
चालेल काही नाही करते मग परत आणि फोन.
हो हो.
हा. चालेल ठीक आहे.
चालेल. तब्बेती साभांळ.
होय होय. तुम्ही पण.
ये बाई लवकर या वर्षी मग बघू भेटा
हा हा. हा ये ये.
चालेल ठेवु का?
हा बाय.